हॅलो.
हा हॅलो येतोय काय आता आवाज.
हा येतोय.
हा बोला.
हॅलो.
हा बोला म्हटलं, काय करालाय.
काय आम्ही आता आलोय, चालोय कामाला.
कामावर चालाय व्हयं, हम हम नाश्ता वगैरे आवरला.
नाश्ता चहा. नाही अजून, आता जाता जरा हॅलो.
हा बोला.
जाता जाता आता चाहा घ्या.
हा हा.
मला चहा घेऊन बघायचं आता, कुठं इचलकरंजीत कबनूर. बरी जाता जाता कुठे चहाची टपरी लागते.
हा मग घेणार कां.
मग पिता आम्ही थांबून. दहा रुपयाचा आहे का, बारा रुपयाचा आहे का पंधरा रुपयाचा आहे. ‌ चहा मिळतोय का कॉफी काय ग्रीन टी मिळतोय. ते बघून.
हे कॉले कॉलेज वगैरे काय जॉब करताय काय.
आम्ही कामाला आहे वीटभट्टीवर.
आता आम्ही चालोय हॅलो. हॅलो आवाज येतोय तुम्हाला.
नाही गं.
हॅलो.
हॅलो अरे तुला आवाज येतोय काय?
हा आत्ता आला आवाज. हो ना. कॉलेज वगैरे का जॉबला जाताय?
चाललोय आता जॉबला
हा हा हा, हा. म आज काय झालं?
तुम्ही काय जॉब करताय?
हो मी नर्सिंग करते जॉब.
नर्सिंग.
हॉस्पिटल होय म्हणजे होय हॉस्पिटल मध्ये.
काय नर्सिंग? नर्सिंग मध्ये काय करताय?
आम्ही नर्सिंग स्टाफ ओ, सिस्टर.
नर्सिंग स्टाफला काय काम असत्यात?
आं?
आयवी लावणे सलाईन लावणे इंजेक्शन देणे.
ड्रेसिंग वगैरे, स्नॅपच.
आणि काय करता?
आता हे नवीन पेशंट ऍडमिट झालं, मग पेशंटला काय काय करताय?
नवीन पेशंट सुरुवात सांगू का तुम्हाला नवीन पेशंट आलं ना. आमच्यात कस आहे आमचं हॉस्पिटल अर्थ पेडीक पहिला आल्या आल्या आम्ही सरे वगैरे सगळं करून घेतो. सगळ झाल्या नंतर मग. जास्त पायाच. जास्त रेनफ्लावर बिडी सगळं लावून घेतो अँटीबायोटिक चालू करत ओ सॉरी बरे आहात. सराला कॉल करून वगैरे आमचं समज.
बाकी आणि फाईल त्यान काय करत नाही स काय फाईल वरक?
ओके का पण फाईलवर पण नाही करत हा.
मग दुसरा हॉस्पिटलमध्ये दुसरी कोण काय करत नाहीत काय?
हा साईड वरच्या मशीनी काम असणे कसे आहे, मॅडममचा करत त्यामुळे साईड वर काम नाही.
मग रिसेप्शनला स्टाफ नाही का तुमच्या?
आहे की.
मग रिसेप्शनची फाईल करत नाहीत काय?
हा करतात की त्या
काय करत्यात?
फाईल वगैरे.
काय फाईल वगैरे?
ते पेशंटचं नाव वगैरे सगळं फाईल त्यांनी कम्प्लीट करतात रिसेप्शनला मग आमस मी देत तात मग आम्ही मॅडमांकडनं ऑर्डर वगैरे टाकू.
आणि ऑपरेटिव्हच पेशंट ॲडमिट असलं दोघांची वेगवेगळी फाईल असते ना? पेजेस वेगळे असतात, सगळं वेगळं असते मग काय करताय?
ओटीचे असले तर ओटी, म्हणजे ऑपरेशनच पेशंट असलं ना की आम्ही ऑपरेशनच्या वेळी. वेगळी त्यांचे फाईद करतो आणि डेली म्हणजे ट्रॅक्शन वगैरे किंवा मान. मान कंबर जर दुखत असेल किंवा काही झालेले असेल ना आम्ही म्हणतात ना वज बांधतात त्यांची वेगळी फाईल असते मग त्यांच अँटिबायोटिक वेगळं. ऑपरेटिव्हच्या वेळी फक्त ऑपरेशनला काय काय आपलं डॉक्युमेंट्स आहेत ना. म्हणजे हॉस्पिटलचे साईन वगैरे ते वेगळे आहे. आणि आपले रेग्युलर जे कसे फक्त अ वजन बांधण्यासाठी. होत येतात फक्त दुसरे आपले वगैरे कुठले येत नाहीत फक्त ऑर्थो एक येतात. ॲक्सिडेंट वगैरे असे आणि. ट्रॅक्शन वाले फक्त येतात एवढेच जास्त वष पट अस हेजी नाही.
हम्म हम्म. मग अँटीबायोटिक कोणकोणते देताय?
आम्ही?
हम्म.
आमच्यात अंटीबायोटिक अ सिट्रा आहे. सिपयड आहे एम्स्टडम वापरतो मेरो मेरो पेनम वापर डीओ फ्लॉक्स वापरतो लिनेड वापरतो असे भरपूर आहेत आमच्यात. आमचं काही असं हे नाही फक्त ल ओव्हरडोस नस थोडाच असतो असं हाय
आणि ओमीटिंगसाठी काय वापरतय?
व्हॉमिटिंग साठी आपलं ओंडेिंपूश करतो. रिग्लन वापरतो आणि रॅझो वापरतो आम्ही आणि पेन साठी ट्रामडॉल आणि डायक्लो.
पेन साठी
पेन होत असली तर ट्रॅमडॉल नी डायक्लो वापरतो.
आय एम देताय आय वी देताय, फ्लूड मधन देताय.
डायकनो आम्ही आयन देतो आणि फ्लूड मधनं. ट्रायमडल वगैरे देतो आम्ही
एजेड लोकांना असं म्हणजे दमा वगैरे असं पेशंट असले ना की आम्ही. डायट लो वगैरे असं काहीच देत नाही.
आणि फिवर साठी?
त्यांना टॅबलेट देतो आम्ही शक्यतो जास.
आनं जास्त फिवर असला तर.
टॅबलेटच आम्ही देतो जास्त नाहीतर मग पॅरासिटॅमॉल ची आयडी लावत तोय असं करतोय.
कसं पर हावरली आवरली आहे टू आवरली आहे केवढ्या वेळासाठी लावतात दहा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी तीस मिनिटासाठी चाळीस मिनिट
आय व्ही असतो आमचा.
ऑपरेटिव्हच्या आधीपेशंटला काय काय सांगताय
आमचात कस आहे की जे ऑपरेटिव्ह असत ना. त्यावेळी. अ नऊ नंतर म्हणजे सकाळी नऊ पर्यंत काय असेल ते नाश्ता देत टो बारापर्यंत पाणी देतो बारा नंतर मग तिथून काय नाही मग डायरेक्ट. बारा नंतर आपला मोठा एन एस चा पॉईंट लावायचा. आणि मग आय वी चालू करायची मग तिथून काय नाही मग ऑपरेटिव्हला. बाहेरचे सर येतात ना एन एस एशयाचे सर एक दीड र्यंत येतात कधी कधी दोन वाजते ना त्यांच हेे ना. तिथून ऑपरेटिव्ह झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आणल्यावर. लोकल लोकल ज्यावे भूल असते त्यावे अर्धा अर्धा ते पाऊण तासात आम्ही देतो जारी. हे स्पाइन म्हणजे येना देतो त्यावेळी सर सांगते त्या हिशोबाने आम्ही. दोन तासानं तीन तासानं चार तासानं. एमबएम आऊट करतो एमीएम ला पायप तर थोडं पाणी देतो.
ह हा ऐकू यालय बोला.
पाणी देतो आणि मग आपलं रेग्युलर हाय अस. खायला देतो.
किती तासाने पाणी बेम आवट किती तासाना करायला लागते?
स्पायनल असले स्पायनल असली तर तीन ते चार तासात आम्ही देतो. आणि आपली लोकल व आणि लोकलची असली तर हॅलो लोकल असले तर. पंधरा वीस मिनिटांनी देतो अर्धा तासानी असे देतात. सर सांगतील तसं आहे आमच्यात. जे अस की स्पायनल आणि जीए दिल्यावर असं द्यायचं तसं द्यायचं असं नाही आहे. सर आम्हाला सांगतात किती तासांनं काढायचं काय का काढायचं त्यावे आम्ही काढतो.
हम्म, कोण आहे, हम्म हम्म. हा हा आणि जीए मध्ये कुठले कुठले ड्रग्स वापरतायसा?
मी नाही ऑपरेशन मध्ये मी जात नाही ते म्हू शकत मला एवढं नाही माहि
हम्म?
मी ऑपरेशन थिएटर हॅलो
हां मग तुम्ही कुठं असतायसा?
मी मी वार्ड वगैरे तेन बघत्या मी. कसं आहे ओटीला येतं आमच्या.
म वॉर्ड मध्ये बाहेर आल्यानंतर मग काही एमर्जन्सी ड्रग्स द्या लागतात का नाही.
नाही नाही आम्ही शकतो जास्त करून एमर्जन्सी हे पेशंट घेत पण जरी एमर्जन्सी भरपूर आले तर आम्ही रेफर. अलायन्सला म्हणा असं बाहेर लगेच करून देतो. आम्ही जास्त एमर्जन्सी नाही ना ठेवत इथं. अस आहे हं. आणि जरी एमर्जन्सी ऑपरेटिव्ह असले तर आमचे सर बाहेर जा म्हणजे बाहेरच्या हॉस पुटीन वगैरे मध्ये जाऊन करतात. खर आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जास्त एमर्जन्सी.
हा.
घेऊ शकत नाही, असं
हम.
हम्म.
हा मग आमच्याशी बोलून तुम्हाला कसं काय वाटलं.
चांगल वाटलं, छान वाटलं.
हम हम मग असंच आम्हाला. हा करू शकतो ना आपण परत. हं.
हा.
हॅलो.
हा बरं चालतंय आणि परत करा मग कॉल.